लवकर उचलता आला नाही काय? ते प्रोसेसमध्ये टाकतात प्रोग्रेस मध्ये कासं काय दा
हां हां हां तस दाखवायल प्रोसेसिंग मध्ये.
हा मला पण तसं दाखवत होतो लय वेळा.
हम्म खरं पहि एवढा प्रॉब्लेम येत नाही आत्ताच्या ह्याला त्याने फहलेच सुधारणा आधीच्या कॉलिंगला लय प्रॉब्लेम येत होतं का?
हा आणि ते ज आधीच घोळच खर झालाय सगळ्यांच्याच घोळ झाल्याय वाडत ते नवीन नाय होतेत त्याच्यामुळ समजला नाही की काय त्यांना नायतर माझ्यावरण सबमिट हो ते मला एक एक सेकंदावर अस कॉल करणार कट करणार कॉल करणार कट करणार असे केले तिज काय पेमेंट झाले की नाही सांगितल पण नाय
हा हा नसेल झाल मग
हम ते तुला काय म्हणाल तेतीस देवांचं काय म्हणाल तो दोन दोन वा एक दोन वाात्यांचं असं एक वाती करायचा आणि गाईच्या तू पात भिजवायच्या त्या वाती
गायच्या तुप पात
हम्म
बर बर
चंद्रोदच्या आरती करतो न आपण त्या हा अधिक मास मधलाय हाय नी हा म्हणजे कि दिव एवढं जास्त होत्यात नय.
आम्ही काही मोदक केलं नाय खोबरं तेनं नव्हतं म्हणून माझ्या लक्षात नाय मी स काळी बघित होतं ते इस्टाग्रामला मग आतीला सांगायचं लक्षात नाय मग असे सांगितलं मी मग दुर्वांची तेवढी जुडी केल्या तेतीस ह्याजी
हा
आणि ते लक्षात नाय म आता तेवढं वातीच तेवढं कराय पाहिजे
हा कर की,
त्याज काय नाय अजून दहा दहा ला हाय वाटत चंद्रोदय
होय नऊ बेचाळीस टायमिंग आहे उशीरपर्यंतये
तेच क्या अजून एक तास जवळ जवळ
हूं बासुंदी कराय ठेवलेस का केलीस.
नाही करायची ये
वेळ लागतोय वाटत त्याला जरा मी कधी घरात
होय होय ते कसं नाही. दूध असते ना आपला आखरी
हा
सांगितलं का मी तुम्हाला
नाही
ह ह आखरी दूध अस हा आखरी दूध असत. सना ते अ जरा आठवायचं मंद गॅस करून एकूप
बिन पाणी घालतं ना
हा बिन पाणी घालता म्ह नंतर नंतर आठवल्यावर त्या आता आपलं पेढा असतात. ना खव्याचा ते एक चार पाच घास चुरा करून घालायचा.
हा त्याच्यामुळे जरा लवकर घट्ट होते. का
घट होते आणि नंतर आपलं पार्ले बिस्किट एक चार पाच घालायची असं बारीक करून.
बिस्किट मुळ फ्लेवर बदलत नाही.
हो न्हाय न्हाय पार्ले बिस्कीट आणि ते मिक्स होऊ नयेत. ते हां नाही घातंल तर चालते फक्त पेढ्याची करायची आप पण
पेढ म्हणजे अशी ओरिजिनल बासुंदी सगळी ते घातल्यावर मैदा अस त्याात
ज हा जरा वेगळ लागणार. ते आम्हाला सवय झाल्या आम्ही घरीच करतो. इ विकत एकदा आणली होती खाल्ली नाही कुणी मी एकटीनेच खाल्ली कच्छी मला आवडते. आमचा जरा खेड भाग आहे. नाई हा
हा हा
खेडभग असल्यामुळं जास्त कोणा आता किती पाचसात किलोमीटर आहे ना जायला.
हा म्हणजे सारखं जाण येण होत नाही. त्यामुळे भरपूर पदार्थ घरीच करत असचील तेच कि घरचं आपलं बर मग चांगलं आहे सोड सगळं आणि प्युअर की ग तर बाहेरच सगळं भेसळच असतं
भेसल वा असते केमी
हम् हा घरचं चांगलं बासून मण काय पण मण सगळं आपलं घरचच
ह आता नाही बसूनी बहुतेक करायला म्ह शिकरून आमरस केले वाढत हा
हा हा
म्हणजे आंबे पण होते हनी नको म्हणालत हा हनी म्हणल नको बसुंदीकर म्हणलं होतं म्हणजे सारखं आता एक आठवड झालं आठवड्यात दोन तिने वेळा अमृत केला ते खाऊन नक पडते ना आणि कालच ते आंब्याचा आईस कु ठेवले
हा सारखं सगळ्यात आंबा आंबा त्याच्या ोड दिस हा मग झाले की पापड जर भात म्हण झालं
पापड ते फराळाला भाजलेला आहे सकाळच हा हा शिखरण केलं कि ते तळण लागत तेच आपल्याला आमरस म्हणून वाटत नाही ते शिकरून तोंडात बसले नाही
आमच्यात तर आम्ही रस म्हणते अ नुसत रसच
रस म्हणतय रे हा हा आमच्या इकडे शिखरण म्हणतात शिखरण खरं म्हणजे केळाचं शिकरण असत पन आमही आमरस असते हा
केळचे श क्रमण छान होते
नाही कध केल ना
चांगलं वाटतं दुधात के कस करून
हा हा. चपातीत न खातात काय? हा हा.
कधी तर तोंडाला वेगळी चव म्हटलं की नाही तेवढी दोन केळी कुसकरून बघकी जरासं तूप लाव सोडायचं केळी दुधा कुसकरायची जरा सा कर घालायची आणि एक चमचा तूप घालायच. त्याला मिक्स करायचं.
हा हा बघाय पाहिजे. ते आम आमचा मामा महादेवाच पुजारी असल्यामुळे ते अभिषेक सारखा असतोय ना घरी
हा हा.
त्यामुळ नाही एवढं काय करत बसत तिचं केळी तेन असत्यात भरपूर, जरा डाग लागलेली केळी खात नाहीत, अस प्युअर अस पिवळ पाहिजे.
हा. तुमच्या हित कसंं सगळ प्युअर प्युअर खाऊन, खाऊन
सवय झाली या हा
तेच की जरा असं इकड तिकड चालत नाही.
चालत नाही.
आमच्या सारखे लोक म्हणजे, असं सळग विकत आणून खाणाऱ्यांना कसं चालतय जरा इकड तिकडं आम्ही काही शेतकरी नाही सोड, सगळं विकतच असतय
हा हा. आणि माळव तेन आम्ही असं हो रानातच केल्यात घरी सगळं घरच असतय, हा आताच फक्त आता जून महिन्यापर्यंत एक विकत आणायला लागतय. नंतर मग आत आता मिरगाचं चालू झाला आता सहा तारखेला सगळं पेरायचं. थोडं, थोडं, थोडं भाजीपाला आणि एक, दोन महिन्यांन सगळं चालू होतय.
हा हा हा, मग विकता
विकायला नाही घरीच
फक्त घरापुरतच सगळं भाजी, वांगी त्यां सगळंच दोडका वगैरे,
हा वांगी, दोडका, कारली, पावटा हा हा वरणा, वटाणा असतोय. मेथीची भा भाजी, कोथिंबीर, पालक
हा
घेवडा हलगा हा ताजताज असते आणि रोज मामा मळ्याकडे जाते त्यामु रोज येताना एखादं हे घेऊन येतात. माळव हा
बरं आहे आपलं निवांत तिकडं
हा तर तव आता माळव चाल खाऊन खाऊन असता कटाळा येते माळव
माळा्याचा
आणि आता बघायला मिळत नाही. फ्रिज ला आणूण पण किती दिवस ठेवणार. ताय हा
होयच की, उन्हात हे होते ग किती रा विकत जरी आणलं तररी पण राहत नाही बाद होते.
हा राहत नाही फ्रीज ला ठेवले की, सुकते आणि चव जाते. त व अंगी आण अे ताजी करून बघाची आणि दुसऱ्या दिवशी ती फ्रीज ला ठेवंक करून बघायची.
होच की चव बदलत्या आकसल्यागत पण होत्या ती बघूनच मन नको वाटते.
हा
सगळं असं वांग्याची सगळी शेण असते ते जात.
जात्या हा
त्याच्यामुळे चौ उपम हे होत्या. हम् काकी
आमटी तने काय केला.
काय म्हणलीस,
आमटी तेन काय
आमटी मोडाची केली, मोड मटकीच मोड, हम्म चपात्या बासुंदी, नाही इथे पण इकतच आणले. ह
हा हा गॅसवर का चुलीवर स्वयंपाक हा हा आमचा पण गॅसवर
हम् गॅसवरर असते सयपाक चूलं घालायला जागच नाही मला
हा
तेच्यामुळ आणि चौघ असतोय त्यांच्यामुळ गॅस पण काही प्रॉब्लेम नाही गॅस मिळतय वेळच्या वेळी म्हणजे एक मिळाले तो संपेसपर्ंत दुसरा नंबर येतो
हा हा दोन असल्यामुळे काही हे नाही
हा दोन टाक्या हायत आणि एक सिलेंडर संपयला दीड महिन्या तर जातो म्हणजे दुसरा नंबर येतोय घ्या त्याच्या मूळ हा पाणी चुलीवर चुलीवर र पण हाय सोड चुलीवर कसं जेव अस असल नसेल बाहेरच ते चुलीत बाहेरची चुल ती पाण्याची फक्त वेगळी च असते, विटची त्याच्यावर स्वयंपाक काय करू शकतो?
नाही, नाही हा त्यावर बसतच नाहीत भांडी हा हा
चवर पण आहे ग
हा हा आणि रस्त्यावर कसं बसणार आहे स्वयंपाक करत
हम म्हणून ते फक्त पाणी तापवाय पुरत वापरते बाकी सगळं कधी कधी तर पावसाळ्यात पण ते रस्त्यावर बसतात नाही नाही पावसात त्याच्यामुळे हिटर असते. ते तेवढं चालून जाते एवढं काय वाटत नाही
हा हा
तुमचं कस काय तुमच चुलीवर अस
हा आमची चूल हाय लाईट गेली तरच, जागा भरपूर आहे आम्हाला सगळं मोकळच आहे. आमच्या घरापासून इकडे शेती चालू होत्यात नाय त्यामुळे घरापशी जागा भरपूर आहे आणि आमचे पाच घर आहेत आणि आ अवतीभवती असल असं रिकम य
हा
मंदिर आहे तिची यात्रा भरायला असं मोठा पैस ये.
कुठलं मंदिर आहे?
यल्लमा च अय.
यल्लमाचं मंदिर कवटे मंंगळ म्हणजे मी आलेलो का त्या मंदिरात यात्रा भरता तेच ना मंदिर?
होय होय या की परत आल्यावर या आणि
हा नेक्स्ट टाइम आलं तर न्या. डिसेंबर मध्ये काय तर असत्या बघ
असत्या डिसें
हा हा मी आलेलो होतेिकडं परत अन अनुराधा नाही का? तरी परवा पाहुणे सांगितलेले काय? हा चालते.
हहा.